हॅलो हा हा
आता परत बोला त सकाळ मुळा पासनच कुठ झालं कस झालं चा पिलू की तू पिलीस
हा चाच पिला चहा पी हा जेवण नाय झालं. अजून जेवण नाय झालं अजून नंतर करणार थोड्या वेळानं
हम्म हम्म हम्म
हा हा मग पोरगी गेल्या बघ आता खेळायला येत आता मातीत खेळून झालं तिच सगळं आता तो आत्ता चार नंबरच्या घरातून तीन नंबरच्या घरात गेल्या तीन नंबरच्या ती एक नंबरच्या घरात जाऊन कोणत्या पोरगीची बाहुली घेऊन येणार. आणि खेळायला लागलेत. तिथं जाऊन आता तिथे खेळतात तिथं झाल्यावर आता मातीत खेळत्या
मग ते झाल्यावर आणि परत खेळत्या.
पण कसं असं मग तिचं एव एवढाच एवढाच वेळ खेळत्या. ती संध्याकाळच्या टायमिंगला कारण सगळी पोरं बाहेर असत्यास दिवसभर पोरं लोळत
होय आणि ऊन पण लय वाढलंय ग.
सोडत नाही सोड बाहेर ह्याचा काय विषय नाही ऊन्हात अजिबात सोडत नाही तिला मी
तर व्हय बाय घरात बसल्यावर लागालय उन बाहेरचं तर काय नव्हचं
आणि हित तर लय लागतय सगळं पत्र्याची घर आहेत.
हम्म आमच्या पण घरात लय गरम होतंय आमच्यात पण पत्राच आहे तो
हम्म तरी जरा उंच आहे ग तुमच हे जरा उंच
होय उंच आहे फॅन फॅन कसा वरचा आहे ना आमचा पण मग ते पत्रा तापल्यान हम्म
सगळं वढून घेते.
गरम वारं पण गरम येते वर्ण सगळं ताप तापलेल पण असतय
हा हा होय मम्मी
मम्मी हाय बसल्या गवारी खोडाल्या
हा हा तुमच जेवण झालं का नाही?
आमच अजून सुरुवात पण नाही काही नाही आता आमचा चहा झालाय आता गवारीत खुडून मग जेवणाला सुरूवात आमची
ह हा कामाला गेले नाहीस आज
आ आज गावासन आलो हो गावल गेलतो मी हम्म दिदीच्या लग्नाला
कुठ होत दिदीच लग्न
कोल्हापुरात
हा हा
हम्म हॉल ला होत.
हां हॉल ला हुत व्हय
होय होय आता येणार ती पण समोवारी
हा हा
हम्म
व्यवस्थित झालं काय दिदीच लग्न हा हा
जास्त नाही कुणाला सांगाय सांगितलं नव्हतं एवढं आणंटींच्या कामावरची पाहूनं नं हे ते एवढेच की
तेचकी तरी ते बर सोड हात आता काय आता लोक येत्यात बोलणार
व्हय किती जर चांगलं केलंत तर नाव ठेवून जात
होय नाव ठेवून जाणार पोर त्यांच काय नाय.
आता परवा नाव ठेवलीत एसीला त्या सांग एसी लावलेल ना एवढं उकाडा होय ते हा हो अग थंडी पु त्यांनास नी कुठ एसी बसून सवय हाय इथल्या गावातल्या बायकासनी म एसी ला पासून थंडी वाज ना जरा बाहेर जातात उन्हात बसतात. परत एसिला येत्यात परत उन्हात जात्यात अस कराल्यात
हॉटेल टाइपच होतं
हा हॉटेल टाईपच की हॉटेल लाच होतं ग हा बाय असं करत बसलेल्या त्या बायका एसी एसीला थंडी लय वाट ली म्हणून
होय. आपल्या इकडच्यांना एवढं सवय नाय ग एसी ची त्यांना
समाधान असते पंकाच तेनास्नी पंखाचं परवडतो. ते असलंय शिवगरी काय परवडत नाही त्यांना.
तेचकी ए सी काय लागतोय. ए सी काय सोड लांबच. पंक्याची जरा चार हजार स एक चार, दहा, पंधरा मिनट वाऱ्याची झुळूक आली.
ह बास
हा हा
ते पण कसं मो इथं हॉटेल आहे ने काय तर नाव आहे बाई त्या हॉटेलचं. पण नाव आठवना.
पाटील अस होय मग ते नाही तेच फोटो पाठवलेलं बघितलं की नाही. ए मग तेच म्हटलं काय ऍ अस म्हणजे जास्त मोठ्यान काय झालं नाही वाटतं तेवढ्यातल तेवढं झाले वाटतं.
नाही, नाही, नाही ते पुढं काय नव्हतं माग अस ते गोल टेबल म लावून करतात ना बघा. हा तस होतय. त्यामुळ गर्दीचं काय केवढं विषय नाही प्रत्येक टेबल व चार माणस, चार माणस अशी हो चित्रा
ते परवडलं बाई तेवढ्यातल्या तेवढ्यात.
हम्म
आपलं तेवढ्यातलं तेवढं झालं.
त्या बायकांच्यात बाहेर ज गेलेल्या त्यानं जास्त कोण न मग त्या दोघांना म्हटलं कोण अजून आलेल नाही तोवर फोटो काढून घेऊया म्हटलं तुमच्या दोघां
हा हा
नंतर आणि एक वर एक वर सगळं काय द्यायला गिफ्ट द्यायला आलेत की मग त्यांचं फोटो काढू पण वेळ जातोय नाही.
हा त्यांच्यासोबत काढायला नाहीसा काय तुम्ही?
कोणासोबत?
दोघांसोबत.
काढलाय की. ते फोटोग्राफरच्या फोन हा.
तेच म्हटले ना स्टेटस पण टाकायला नाही कुठं? अ बघा बघालतो त्यासाठीच बघालतो ग लग्न झालं आणि अजून स्टेटस टाकालाय नाही.
होय मग तू मागितलीस तवा माझं हिरोन काढलेलं माझ हिरोकडन मी फोटो घेऊन मग तुला पाठवलं तेवढंच. पण बाकीच फोटो सगळं त्या कॅमेरावाल्याकडे आहेत.
हा जोडा शोभतोय. व्यवस्थित छान छान आहे नाव काय म्हणायचं हं त्यांच? हो हां हं छान छान आहे. देसाई
हम्म
आपल्या पैकीच आहेत. ना हं हा तेच म्हटलं नाही सगळ चांगल आहे सोड दे.
हु हु हो सोन्याहून पिवळ म्हंटल
पिवळ्या तेच ते हा काय हरकत नाही. त्यांना काही हे नाही नव्ह मम्मी पप्पा वगैरे
हं
तेच आई सांगालती मला मला पण पण काही एवढं माहित नव्हतं मग तेच मी तिलाच म्हणणार होतो प्रतीक्षाला फोटो तर दाखव म्हणून
हूं हूं
या आता बाई मला अशी कराय लागल्या म्हणाय लागल्या माझी काय मैत्रिण नाहीस. हिंच्यासंघ काय बोलण्यात अर्थ नाय म्हटलं आता आता गेलेल बरं हीतन त तिथ मम्मी पाशी बी जास्त वेळ थांबलो नाय गाऊन जरा धरायचं होतत माझं ते धरलो आणि झालं तेवढंच आणि लगेच आलो घराकडं
ते कसं त्यांचं मम्मी पप्पा एक्सपायर झाल्यात न हम्म हा बंगला हाय मोटा टू बीएचके असल
तीच न्हवं
होय. मस्त मी हा मी आणि माई गेलतो ग मला पण त्यां मला काय त्यांच्यातलं काय समजणार पण नाय नाय मग माई आणि मी गेलतो.
हा हा
हम्म
सांगणार कस करायचं
हो जरा काल खेळ बीळ झालत
ते
अंगठया शोधा हा हा सगळ जीजुनीचं उचलं
पहिली अंगटी पण जिजुनीच काढली.
दिदी काय आपली एवढी हे नाय ग चापटर नाय तरी दोघांसनी बी जॉब आहे मग काय निवांत
निवांत आहे व्हय दिवसभर कोण नाय घरात
आणि बहीण वगैरे भाऊ नाहीत व्हय त्यांना
हाय ते तिकड असतात ते बीड साईडचे आहेत नय
हा हाय की ते येऊन राहिलेलेत.
हूं हेनी हा आसाय मग ती बहीण आहे ना, तिचा काहीतरी दिराला ऍडमिट केलंय मग नुसतं त्यांच्या फेऱ्याच चालल्यात दवाखान्यात. मग ती आली नव्हती ते लईच सिरियस कायतर हाय वाटत दिर तिचा.
बहिणीचा दीर.
हम्म.
रांचा तीच्या हम्म, हम्म.
तो सिरियस हाय लईच मग त्याला दवाखान्यात काल जाऊन आले. रोज फेरी आहेत दवाखान्यात.
हा, हा. काहीतरी सिरियस असेल ग म्हणूनच असेल तस. हम्म हा.
जा उद्या येऊन आणखी सायलच पुस्तक आहेत की सीजीएलची.
हा.
आहे त्याच्याकडं, पुस्तकं, रेफरन्स बुक आहेत आणि नोट् नोट्स काढलेले आहेत तेन. गणिता इंग्लिसाची आणि आ आ बुद्धिमतेची काढलाय त्यांन. ताईनं काढून दिलंय त्याला.
हम्म चालतंय की.
ते घेणार आणि मग येणार.
चालतय, चालतंय आता माझ मला काही समजना जिवनदा कड जाऊ का घरातच भरू मला काही समजणा झालंय.
घरात कशाला त्याकडं जाऊया की जिवनदादाकडं.
हा ते लाईव्ह फोटोसाठी तेज्याकडं जाय लागतेय ग. हम्म ते पण हाय. फोनचच काय विषय असला तर बघाय पाहिजे. फोनवर कनेक्ट करता आलं तर मग भरायचा.
तसं आणि असतंय व्हय. मग कॅमेरा कसा कनेक्ट करणार?
तेच मी बघाय नाय अजून ओपन करून. कसं आपलं त ह्याचा अं पास आयडी पासवर्ड टाकलं क‌ नई मग पुढच डायरेक्ट प्रोसेस चालू होतय नाई.
त्या काय मागं मग आपल्या आयडी पासवर्डचं मग आपलं फोटो सगट येतंय ते बाळ.
नाही तेच मला विचारायचं त्याला आम्ही विचारलेलं नाय. आता जर परत फॉर्म भरायचा असेल
रिझल्ट बघायची एक लिंक आलती माहिती हाय? त्यात तो बारकोडचा नंबर टाक. कालचा होता.
हा.
त्यो टाकल्यावर आपल्या आयडी आयडीचा प्रूफ येतोय तिथं.
येतोय, पण आपण फॉर्म भरताना परत जर तीच प्रोसेस करायची असेल तर मग
हम्म, हम्म. ये बरं थांब. थांब, थांब झाल्या दहा मिनिट कम्प्लीट बघतो.
बर, बर हा.